हा आवाज येते काय माझा
येत येत
हा बोल कि
काय करायलस
काय नाही ब निी माणत बसलोय तू काय करा आलास
मी पण आत्ताच निवांतो बसलोय बघ
होय जेवण वगैरे होय जेवण वगैरे झाला
झालं आता ते पलीकड हे पीर बसून गेलं तर आज जेवण आहे त्यांचं
अरे वा अरे वा मग तुला धावत असणार त्यांच्याकडं
नाही मी मटण नाही खायत नाही नाही मी फक्त चिकन खाते
वा बरं आहे की मग
हम्म मग काय आणि काय नाही बघ हॉटेललाच हा काल तिथं करवीर पाट तिथं गेलतो
अरे वा काय काय खाऊन आला मग
मासा चिकन नाही बार बारच्यावतो होय भेटते की
अरे वा होय मग किती वाजता गेलेलीस
ज संध्याकाळी आठ ला गेल तो सगळी घरातली
तुझं स्टेटस बघ तथं मी म्हंटलं अरे हे हॉटेलला गेले काय बोलली पण म
हा अग काय नाही अचानक आमचा प्लॅन झाला की घरातले जाऊया अस आज मी पण फोर्स केला जरा जाऊया म्हणून
हा हा हा मग त्यामुळे गेला हा मग कसं होतं जेवण वगैरे
मस्त होतं एक नंबर क्वालिटी हो क्नटिटी कोण होती
हा
मस्त वाटत खरपण जेव्हा परत आता झालं चिकन भेटतेय मटण भेटते ते मासा शाकाहारी असतेय
सहकारी पण मिळतेय
हो एक नंबर जेवणा असते
मला वाटलं फक्त मांसारीच तिथे मिळते वाटत शाकारी वगैरे काय मिळत नाही
नाही नाही भेटते की
भेटतेय बरं आहे की ग म
होय जाऊया आपण पण एकदा.
जाऊया की तरी किती म्हणजे एक एक थाळीला किती आहे.
साडे तीनशे
हा नॉन वेज ला
नॉन व्हेज ला हा नॉनव्जच जरा असेल जास्त वेजच काय एवढं माहत नाही कारणम्ही वेज थाळीच घेतली नव्हती कोण?
हा मग त्यामुळे तुला व्हेजच माहतीय नॉन व्हेजच माहती आहे.
हां.
मग नॉन व्हेज मध्ये आहे कि बाई तुमच्या तिकड मगॉ म तरी काय का आलेलं.
नॉन व्हेज मध्ये चिकन होत रस्सा होता परत सोल कडी पांढरा रस्सा.
अरे वाणी
रोटी बटर रोटी ह.
बटर रोटी वा आणि
हम्म आणि भात आणि पांढरा रसा आणि सोल. डे पाहिजेल तेवढं.
अरे वा वा वा म खाऊन आला म्हण.
होय आणि अंड्याचा ते मसाला असतय ते पण होत.
होय मग ते पण आलेलं.
होय.
अगं बाई मग काय काय खाल्लस.
सगळंच खाल्लं.
किती जण तरी गेलेलं सां
घरातला आम्ही नवदा जण असतोय सगळे नदा जण गेलतो.
हा हा हा गेलेलं सवय किती वाजता गेलेलीस मग
आठ.
आठ ला गेलेलीस होय ह तरी तू दहाला स्टेटस लावलेलीस ना मग द वाजता बघितला हम्म.
मग आता परत एक प्लॅन करायचाय गल्लीतल्यासोबत तुला पण सांगतो फार्म हाऊसचा.
होय सांग की चालतय हा तरी पण आ आता आपलीथ हॉटेल म्हणजे भरपूर झालेतय ना.
होय.
भरपूर म्हणजे भरपूरच हॉटेल म्हणजे झाले आ आपण जरा जरी बाहेर रोडला गेलो घर आप तरी भरपूर म्हणज भरपूर हॉटेल आहेत.
होय खूपच
हा लिशा हटेल तर कितीि जून नसून सुद्धा अजून तिथं गर्दी असते. ते अजून अजून
हो तर खर तर एकच भारी भेटते ह पालक नाही पालक पनीरा आणि अ पनीर टिक्का दोनच भारी भेटते.
होय आणि तिथं गर्दी तर केवढ्या असत्या तेला आणि मिरचीला पण किती? गर्दी असते मिरची तर भरपूर
हो आणि ते ह कुठला अजून एक म्ह. तच्या बाजूला हॉटेल होत ते माहत.
कोणतं कार्निवल होत वाडत.
तर त्याचं काय झालं.
ते दुसरीकडे गेले की वाटत म्हणजे आ ते मिर साईडच होत ना ते त्या साईड ला गेले. बते ते कारणेवर
हा हा
कार्निवलला कस फक्त नॉन व्हेजच मिळत होत व्हेज नाही आणि मिरची म कसं व्हेज सगळं वेजमी ते बिना कांदा लसूणच जेवण मिळते एकदम मस्त एकदम भारी लागते
हो का
हा मी कायम म्हणजे काहीतरी असं मला हव वाटत किंवा काय असं पनीरची वगैरे आठवण आली बाय न्स तर एकशे टक्का तिथूनच घेऊन येतोय मी कारण मग मला तिथंच आवडते चथलेले त्यामुळे तथ न नाहीत एकतरी तडका
हातडका
तडकामध्ये आणि जेवायला जायचं असल तर आवर्जून तडका किंवा नेव
हा तिथं उज्यावाडीत एक तडका हाय तिथं पण जेवण लय भारी भेटते बटर चिकनचं
अग बय होय का
क्वालिटी आणि क्वांटिटी दोनही चांगले
आता परवा दिवशी आमचे हे आलेले त्या दिवशी पण आम्ही गेलेलो तर आम्ही हे नाराय ला गेलेलो जेवायला सध्याकाळचा वाढदिवस होता त्यावेळेस नारायणीमध्ये गेलेलो जेवायला मग म्हंटलं जेवायचं कशाला पार्सलच घेऊन यायचं भाजी वगैरे मग त्याच्याम काय केलं भाजी वगैरे मग आमच्या त्यांनी पण म्हटलं की नाही भाज कि काय झालं घरातले काय म्हणत होते तुमचं तुम्ही दोघजण जाऊन घेऊन या आम्ही घरात काहीतरी करून खातो असं ते म्हणत होत मग आम्ही काय म्हण आमचे काय म्हण कशालाव त्यांनी आपण दोघंच बाहेर खाणार त्यांनी घरात घरात खाना नको तर त्यांनाच आपण घेऊन जाऊया मग आमचा प्लॅन आ्ही चें केला तिथ आम् काय केला नाश्ता केला त्यांना कोल्हापूरला आलं की सारखं मिसळ खाऊ वाटत्या
होय का रात्रीचा नाश्ता
हा त्यांना मिसळला आवडतं ते कधी तील तेव्हा मला म्हणतात मिसळ खायला चल जाव्या मिसळ खायला चचाल जाव्या आणि आवर्जून मिसळ खातात ते म त्या दिवशी पण म्हंले आठ वाजले े तरी पण मला म्हण मला मिसळच खाऊ वाटाला मग म्हटलं ठीक आहे घ्या म्हटलं मिसळ तर मी नको ो नको म्हंटलं तर मला म्हणज तुला काय पाहिजे सांग मी खाणार तू माझं तोंड बघणार म्हणून मग
मेसर वर लागत मी पण कुठं जर ना नाशत्याच्या गाड्यावर गेल तर मिसळत खातोय मी पण
हा मग त्यांनी म्हंटले तू का की न सां मग मी डोसा घेतला कारण मला इडली दोसा किंवा उददीन वाट रा घेतो मग आठ वाजता मी डोसा खाल्ला आणि त्यांनी मिसळ घेतली त्यांनी मिसळ खाली आणि मग पार्सल दिला आम्ही पनीर अ पनीर पटयाला आणि रोट्या आम्ही पार्सलला दिलं म्हंटलं आम्हाला पार्सल पाहिजे मग त्यांनी करायला स्टार्ट केलेत आमचं खाऊन झालं तरी ते करा अजून काही त्यांच करून झालं नव्हते ताजं ताज करत होत ना आमच्या समोरच त्याच्यामुळे ते लई टाईम झाला मग खरं यांनी मिसळ खाली आणि मी डोसा खाल्ला तर त्यांना मिसळलंय आवडली तिथली पण नारायणीमध्ये पण हो आणि परत पटियाला पनीर पण मी आणलेल एकदम युनिक आणि एकदम छान होतं एकदम म्हणजे एकदम बारी काय वेगळंच होत त्याची टेस्ट घरातल्या सगळ्यांनी खाल्लं हा घरातल्यानी सगळ्यांनी खाल्लं एवढं भारी त्या भरपूर प्रमाणात पनीरच नुसत होत पनीर आणि त्याची टेस्ट तर एवढी वेगळी वेगळी होती लय वेगळी आणि कोणती पण चांगली होती आणि कॉलेटी पण नंबरच आणि क्वांटिटी पण त्याने भरपूर दिलीती त्या माणसाने
काय मग जायला लागतंय एकदा
होय आणि खरंच इतकं छान लागलेत माहिती ते ते घरात आणल्यावर आमच्या घरातले म्हलेत हे काय वेगळं घरातल्याला कायल ते नॉनव्हेज सारखं दिसत होतं ते घरातय नॉनव्हेज आणल्यास काय मी म्हटलं मी खात नाही मी का नॉनव्हेज घेऊनईन हो तरी पण मग खात खाल्ल्यानंतर समजाय की अरे हे नॉन व्हेज सारखी फक्त चव आला पण हा तरी व्हेज पनीर लागतच होत
हा हो की पनीर हे लागणार च की
हा आणि त्याची एवढंच छान लागत होता आणि हना तर आपल्याला मिसळी एवढी आवडली यांच्या आधी मी प्रेमाची खाऊ गल्ली तिथं गेलेलो म्हणजे आ आता हच्या मागे आलेल तेव्हा तर त्यांना तिथली एवढी जास्त आवडली नव्हती कारण का तिथं एवढं काय खास नव्हते त्यांना काय आवडलीच नाही
तर सगळंच काही खास नाही एवढं
मला काय म्हटलेय एवढे काय खास नव्हती बाई तिथं पण आता इथं गेलेलं ना नारयणी मधे तर त्यांना म्हटले पैसे गेले जाऊ दे खरं एवढीच छान मिसळ होती एकदम मस्त होती म्हणले खाऊन त्यांना पण बरं वाट ते आल्यानंतर ते जेवले नाही एक पराठा खाल्ले आणि हा भाजी खालाय बस आणि भात जर असा बस म्हटले मला माझं पोटच भरले कारण त्यांनी काय केले त्यांना आवडल्यामुळे त्यांनी आणि घेतले आणि ब्रेड घेतले आणि भाजी घेतले आणि पोटभर तेच खाल्ले तिथं आवडलं मुळे काय माझा डोसा खाल्ला बाई मसाला डोसा मी घेतलेला आधी तर मला नकोत होतं कारण ऑलरेडी आठ वाजून गेलेले ग ऑलरेडी आठ वाजून गेले मग आठ वाजता काय जेवणार तु काय खाणार बाहेरच हा जा चायनीज वैगैरे खायचं असं तर ठीक आहा बाबा माणूस मन सोडून खाते आणि मला आवडते चानीज बिनीज जर असं असं
ते पण व्हेज ते पण व्हेज आवडतय ना तुला
व्हेज आणि त्यांच्यामध्ये आता असं म्हणजे नाश वगैरे मध्ये म्हटलं तरी इडली डोसा उडीद वडा हे सगळं बाकीच आवडते मला जसं की असं पाणीपुरी ते का असले आवडत नाही आणि आम त्यांना कसं बाकीच चायनीज फायनीज काय आवडत नाही त्यांना असं म्हणजे पाणीपुरी आवडत्या कुठं आपलं मिसळ त्यांना मिसळ तर लई जास्तच आवडते त्या पावभाजी आवडत्या असं त्यांना ते आवडते हा मग मी त्यांना जिथं जिथं दिसेल ना चायनीजचा गाडा तिथं तिथं त्यांना म्हणत होता इथं खाऊया की चायनीज आहे चा ते मला हे नाही ग चायनीज बिनीस काही नाही खायचं आपण आपण ना पावभाजीच खायची ती आपण हे पावभाजी किंवा आपण हे स- खायचं मग मी म्हटलं ठीक आहे मग शेवटी नारायणी मध्ये थांबवलं नंतर तिथं म्हटलं इिथं खाऊन जाऊया- त्यांना लय आवडली तर तिथं तू एकदा तरी- तू जाऊनच ये नारयणी मध्ये बघ खूप छान आहे. तिथला ॲम्बिअन्स पण इतका छान आहे ना एकदम रोडच्या कडेला आहे ना ते - एकदम मोकळ मोकळ मोकळा एकदम- छान आहे एकदम मस्त - चालते मग ठेवू काय -
हां.
हा बाय.
बाय.